हो लांब लावा हा बोल
नाही तेज लागतातच मग ते त्या ताईनं सांगितलंच ना की आश्विनी त्यांनी सांगितलं मले.
हो काय?
हा म्हणे ते कॉल म्हणे सकाळी तुम्ही करत असता जा म्हणे ते म्हणजे रात्रीच जा तात म्हणे, फुल रेंज असते कि नाही.
हा हा.
म्हणून ते रात्रीच लागतात.
आस हो नाय
सकाळी काही जास्त लागत नाही ते, कारण सकाळी माहित काय आता शाळाही चालू झाल्या लगे बँकेतही सगळं नेटनेटचच काम असते ना.
हो हो.
म्हणून ते लागत नाही लवकर.
हा ना.
आ
हम्म.
ला झाणीले म्हणजे आता आमच्या हटत आहे बघ दीपाताईच्या हेच्यात आहे.
हा.
पण ते त्याच्यात चालू नाहीे आहे अजिबात ते
चालू नाही का तिचं?
तेली अहा नाही तेली सगितलं, आम्ही किती इन्स्टॉल मार आता तेली करून दिलो ना मग अे अश्विन देई ना.
हा मग झाला का तिस हजार नोटा.
नाही मग, त्याच्यात ते आलच नाही.
नाही का?
लगे त्या रजनीताईचं झालं तिकडून?
ह तिचं झालं माहिती तिचा फोन ला ला कसं काळी ला ला बाई तीची पोरगी कुठे जायला ती
हा आता ते म्हणत की मला झालं म्हणत कालच झालं म्हणत मी ना आता फोन लावून पाहिल त्यांले
हा का झाला का तिचं?
हा झाला म्हणत बाई त्या, झाली म्हणत मी पट्टी पूर्ण.
हो काय? म डबल आलं नाही की तिला कॉल मग.
नाही.
मले ते पाच पाच पाच राहिले ते तेचे बरुबर.
झाले ते ना ते ना पाचपा ते ना असे दहा दहा मिनटनी बो ले ते. त्या फक्त दादा शेकंदच च बोललें.
हो ते सेकंतच म्हणेण मा सेकंद नाही भं
नाही दहा दा आता मी ते वाचतो. ना ना असत मला याच्यावर म्हणजे ते, याच्या अगोदर येते ते दहा मिनिटं बोला म्हणून. पाच व्यक्तीला, कॉल लावा. दहा दहा वेळे ते दहा दहा मिनटांनायित बोलल्यात त्या काय दोन तीन मिंट तर बोललाय फक् दोन तिन मिंट नई बोलय त्या दादा सेकंदच बोलल्या ना.
होणार यश कपंनी र असं, बातच होते नहोय,
माझ सेकं बारत होतात. ह मिनटं, म्हणजे मिनटं बी, मिनटं लवकर होतात. पण त आता आपल्याला ते आपण कधी बोलत नाही नं येवढ तरला वेळेस वाटते. आता रात कशी आता रात तु ल ला लहान असते की, नाही तर हे मिणटं ही लवकर लवकर होतात.
हो र हो खरच ह
हा आणि दिवसा होत नाहीत..
नाही दिवस
म्हणजे ल ल वेळेस तरचं बोलाय लागते.
पण असं ओळखतो असलं का नाही की, बोलल्या जाते बिचारे दुसरं नवीन बाया समोर कायच बोला असं वाटते
मग मले म्हणजे माझ्या हेच्यावर ते आलंय नव्हतं मले हे
हा
तर म्हले चा म्हणजे पाच सात बायाचे फोन आले अशे हम् त्याच्यावर ते ट्रू कॉलर होत ते माणसाचेच नम्र त्याच्यावर. हा तर माहित ते भा तेजच्यात मग येल नव्हतं की आई नाहीथ लागत नाही काही फोन नाही तस बी हाय ते
हो काय?
आणि ज्यायचं झालं की नाही त्यायच्या याच्याच बी लागत नाही.
नाही
काय हो
आता आश्विनीला लागत नाही का मगतो.
नाही अश्विनी तईल लागत नाही, मी नाही किती वेळा लावून पाहिला आता घरच्या घरी.
हा
अ म्हणजे लागत असेल डायरेक्ट तर कटत दाखवते.
मग त्या इेचेंने कॉल कमी राहिलेसतील, सीमाचे दवटच झाला म्हणून तिला लागलाश मला मग. कित ला हो- दोन तीन पाले म तले
आप झाला आता मी तुम्हाले समजा उद्या, तुमचं जर उद्या झालं की नाही,
हा हा,
मग लागू शकते नाही तर लागतही नाइ.
हा काय?
हा असय.
हो ना काय एकू पणलवन मल
हा नाही लावून लावून त पहि नस मी. मग अजून मग अजून दुसरे असं कोणालाही धरा लागते मग ते.
आं
अजून दुसरीला कोणाला धराव लागतेय.
हो हो आहेत ना आले बाय आया ताल
ते हिवररखेडचे तर मागच्या वेळेस तर, हिवररखेडच्या बायाचे फोन म्हणजे फोन आले ते मले. ते पंचबुधी हाय ते. हा हम्म, तर मग ते तदुमते नते बाय मस्त बोलल्या होत्या
हो ना बोलतातच ना कोणी उचलतेत.
हा लावा दात जा म्हणे फोन.
हो हो ह् आता दानापूरच्या पाहिज मला ओळख नाही ना काहीच नाही पण तिच्यासाठीता मस्त बोलून राहियला ते बी
हाव काय?
दानापूरची मस्त हायेत ग ती बाई ऐक.
होव ना?
ते असीच असते तिच्या मायच्या घरी असते ते एक पोरगा आहे तिथे
हा हा.
हम्म मस्त बोलते ते
हो हो काय नाही दनापूच्या बाहे चांगल्या नाही याच्यात लय लय आहेत ना दनापूच्या बायावीी हा दानापूरच्या आहेत लगे याच्या आहेत वारखेडच्या आहेत
हो वारखेडचे आहेत ना अखरी अखरीे दोन तीन आहेत
अपा आखरी ते राांतायचस घरचीची देराणी वाटते
हो हा हो हो चुला सासू आहे
हा ते आहेत तिघे जोघी जणी मग आजच्या वेळेस मी ना तेला लाव हो त्याच्या देरानीले जठानी म्हणजे तेच झालं होतं
दरा विशार बोलततेे जास्त देरा किची
नाही
ह मटलं तर राणीची ओळख आहे आपल्यालाण राणीचं झालं नक का
नाही राणी त्याच तेथईला मंगाशी आलता फोन त्यायचा त्या म्हणत की मामी तुम्हाला किती वाजता लावू मी म म्हटलं बिचारा साडेआठ वाजता लाव जाय पण मग ते आमच्या घरी ते मामाचं जेवण राहिला तेले पाहिजे ते गरम गरम हा तर मग ते भाजी आमच्या घरी एका भाजीने होत नाही नाही एवढ मोठं जणले हा तर म्हणून मग साध चा टाईम गेला आणि मग आता मी ते फोन लावती मी म्हटलं आता या आली लावून य तो यायचं म्हटलं सकाळी फोन आला होता म्हट झाला तर झाला म्हटलं एक दोन फोन पहूता
हा हा
हम्म
हां लंग पाजो राणी ललेब म
हा र नाही रनता लवून पण मी आता ते त्या आम मग माहितीय काय त्या मग तसं नाहीच करा
हा
त्या मग आता मला फोन लागला की नाही
हा
तेच सकाळी काही करणं होत नाही सधा ते कर शाळेत जातात तर मग ते आताच मला त्या पासकॉल लावून टकतात दहा दहा मिनिटाची
हा का
हा मग ते डायरेक्ट मग म्हणजे होनच झाली त्याच मग आपण त्याच टे नाही बोयचं तेच टेन्शन नाही बोयचं
हो ते पुरते मग
हा तसं करतात मग त्या मागच्या वेळेस म्हणजे तसंच केलं होतं ना आम्ही ते आता लॉ आहे म्हणजे नाही अक अकरा अकरा बारा बारा वाजे लोक बोलत ज राते
हो काय हो तिला आलते का म कोत कानली मग
हा आलते म्हणत त्या
हा काय
ह त्याचे फक्त पैसे मी हे पेमेंटच मी टाकलं नव्हतं की त्याच्यात
हा
तर फक्त मला पैसेच नाही आले त्याची
हा त्या ते पहिला आपलं त्याच्यावर बोट ठेवलं की आपल्याला समजते आपल्याले पैसे किती आले काय आले
हा ना आता ते त्याच्यात आहे की नाही ते म्हणजे टाकलंच नव्हतं ना पेमेंटच
नाही काय
ह म्हणजे अकाउंट नंबर सुद्धा टाकेल
हा हा
मग टाकला होता अकाउंट नंबर हा तर मग आता आता म्हणजे दा दाखवते आता ते ना ते माांगे म्ह टास्क पूर्ण केला की नाही
हा
तर त्याचे काही असे पैसेले आहेत तर ते दाखवतात मग तर आता चालू झालं समजा त ये ना मग
हो का हो हो हो ना....
नव्हतं ते....
हा हा....
आणि म कस बोलता बोलता कधी कधी रेंज चुकते अशी....
हो चुकते ना बोलता बोलता मग ते चालूच ठेवाय लागते....
मग बंद झालं की आवाज येत नाही बरोबर....
नाही आवाज नाही येत मग काही नाही हो हो करत जा तेच जा....
यर अ...
असं आवाज नाही आला तरी बी कट नाही करायला पाहिजे...
नाही मागच्या वेळेस त्या बायकांनी काय केलं?
हा....
फोन चालू ठेवून देत जा आणि हे लेप.... तिला बोलत कि त्याच्यात तच आवाज रेकॉर्ड करत मग....
हो तसं नाही पाहिजेेत मग त त्याची... आपलाच आवाज पाहिजे कि शकत...
हा आपला असं म्हणजे संवाद सारखं पाहिजे की आपण खरंच बोलून राहिलो चर्चा करून राहिलो...
हो असं पाहिजे ते हम हम्म.....
पहिले का मस्त आहेत नव्ह ते आता या बायाचा हे आहे समजा...
हा हा....
आता बाहेर काय काम नाहीत पुरं सगळेच कामं करा लागतात बाहेले...
सगळेच करू लागतात.....
आता दिवसभर जे पाणी चालू चालू खूप पाणी चालू होत...
हो ना दिवसभर मस्त कॉल झाले.... पण लागतच नाही...
नाही ते लागत नाहीत ना मग आता ते रात्रीच लागतात मग जास्त.... या असून ते म्हणे म्हण रात्रीच केले म्हण जास्तीत जास्त कॉल..... आता तुमचे उद्या लागले संध्याकाळी सकाळी तर कॉल... हो न का डायरेक्ट मस्त संध्याकाळीच कर जा....
हो ना हो ना हो ते ग म परत ब....
मस्त संध्याकाळी बरोबर मग आपला अस टाइम भेट.... लगेच संध्याकाळ लावला जात ना.....
हो संध्याकाळी सात ते नऊ होतात ती...
हा रात्रीच्या वेळेस होतात मग आता जोपर्यंत.... कॉल राहि तो पर्यंत जरास म्हणजे लवकर जेवण घेऊन आटपले.... कि बोलला ते हा....
हा ना....
हा.....
सारं जेवण झालं का राहिलं मग...
आं.....
जेवण झालं.....
नाही जेवण झाले जेवण झाले जेवण झाले म पोरला झोपवलं.....
हा....
मग म्हणजे फोन लावला मी तुम्हा म तुम्हाला.... फोन लावल्यावर मी तुम्ही उचलला काय नाही मग रात्री आणि लावला मी फोन....
हर चालू होता इकडे....
हा आता ते व्यस्त दाखवून राहिल तर फोन...
हा मग चालू होता मग ते वार खेळतेच त्या राणीच्या सासू समोर बोलून रायल त.... हा ते चुलत सासू....
हा ना हा त्या नाही तेही मस्त बोलतात चुलत सासू ते....
बाप्पा मस्त बोलते त बाहिती गोपालची आई त्याया....
फक्त त्याच्या ते दिरानीच बोलत नाही जास्त
हा या राणीची देवरानी काहीच नाही बोलत जा बाई आणि ते राणी म्हणे माझ्या यांच्यावर लागत नाहीत मग मी काही लावला नाही मग बघत
हाव काय? नाही ते त्याचा मला असं वाटतं तेचा नाही त्याचा नंबर ऐकि नाही लागते पण ते ते वर जावे लागते त्याच्या घरात जास्त रेंज नाही आहे त्याची
यावेळी खोटल किती आहे बाई ते मग देर देर अनला किती लेकरं असतो किती तीन चार लेकरं
हे ना
ते खट्ट घातलेले आमच्या घरच्या सारख्या समजा
हो हो
आता आमच्या घरी आम्हाला एवढं पुरत नाही पण आमची मग ते आता गावाला जायलात ना
हो काय हा
तटी ते दादा गेले मुंबईला
हा
काय झालं.
हो हो.
त्याच्या जवळ ते पल्लवी एकटीच आहे.
हा.
त्याच्याजवळ गेले ते
हो ना स पोरग पोरगा आणतील ना
हा तुला पोरगी आहे ना
हा पोरगी हाय हा हा हम्म
तर मग ते की या तुम्ही तिकडे दोन तीन दिवस आता हम्म
पुण्याला गेले का?
नाही पुण्यात तिथे दादा गेले ते इथे काही ऑफिसचं काम आहे.
आस
हा ह्या
नाही भाड्याची रूम आहे आता घर पाहतील ते म्हणजे प्लॉट पाहतील आता प्लॉटच्या किमती लय आहेत ना तिथं.
हो बाई लय असत द्या द्या होईलच. महागा नऊ घ्या हा
ते आता पाहून राहिले म्हणजे तिथं आहे होऊन राहिले आता
हो ना
हा प्लॉट त्याच्यात ते जिथ राहतात की नाही आ
ते काय करते मग ते देवरानी
अ ते सध्या काहीच नाही करत ते फॅशन डिझानिंग करल कीन ती न तात टाकेन ते मग ब्लाऊज बिऊजच की असं शिवायच.
हो ना हा ना हम्म
हम्म.
झाले ओ कॉल झाले.
हा ठेवतो मग आ मील आ लावून पण तुम्हाला उद्या सकाळी नवीन आता करा जेवण घेऊ तुम्ही बी